हा बोल ना.
हॅलो!
हा बोल न, म्हणलं, आवाज येतोय का?
हा, हा येत येतय काय आणि केला होता, काय चाललंय?
काय नाही बघ. चालू आहे आपल निवांत.
हम्म! ह् बाकी काय स्पेशल? नाही अजून सासूबाई स्वयंपाक करायला लागलेत.
माझं पण झालंय स्वयंपाक म्हणलं आता जेवेन थोड्या वेळाने. घरातली कामं वगैरे सगळ आवरुन घेतली. आता थोडा वेळ थोड्या- निवांता वेळ काढून बसलीय जरा.
हम्! हम्! उद्याच काय म्हणजे तुमच्याकडं काय अशी पालखी वगैरे असते का?
पालखी वगैरे अ या साईडला तर मला अजून काही दिसलं नाहीये.. पण पुण्या साईडला वगैरे जरा आहेत. ना पालख्या वगैरे येतात.
म्हणजे तुमच्या गाव तुम्ही जिथे राहता तिथं येत नाही का?
नाही नाही इथे तर अजून काही मला कधी दिसलेली नाही आहे. तुमच्याकडे आहे का पालखी वगैरे येतय का?
हो येते ना आमच्या म्हणजे मा आहे. इथे इथं आमही जे राहते. सासरीत तिथं तर नाहीय.. बारामती तर मी माझे माझं माहेर आहे. बारामती तिथं असते. दोन दिवस मुक्काम एक दिवस मुक्काम असते. संत तुकाराम महाराजांची पालखी येते तिथं.
तुम्ही काय करता. मग त्या वेळेला म्हणजे काय कारण बरेच लोकं बरेच लोकं कस जेवण वगैरे..
हो आमचं मोठं मैदान आहे. ना असं मग जेवण वगैरे ठेवतो. त्यांच्या सोयी सुुविधा सगळ्या टँकर्स पाण्याच्या असं..
हां कारण बरेच बरेच लोकं असं सेवा वगैरे घेतात. हा ना करतात. वगैरे सेवा त्याची काही जण जे असेल. ते वाटतात. म्हणजे बिस्किटचे पुडे असतील किंवा फळ वगैरे असतील. केळी, हो ना, पाण्याच्या बाटल्या वगैरे.
हां. ते पालखी ज्या दिवशी मुक्कामी असते. त्या दिवशी जेवण असतं. आमच्या इथे, परत ज्या दिवशी राहतात. त्या दिवशी भजन असते. करतेत. ते अ परत आमच्या. रूम्स आहेत ना भाड्याने देते. त्यांना देतो ते असं.
हा म्हणजे राहण्याची सोय पण त्यांची करता. आंघोळीचं पाणी वगैरे सगळं असेल,
हो सगळं सगळं.
चांगलं आहे, ना कारण,
ते
हा कारण बरेच लोकं आपण आता बघतोय. कारण आमच्या इथं तर नाही. पण माझ्या माहेरी तिथे येते पालखी.
तर त्यावेेळेला काही नाही. सगळेजण म्हणजे घरातले लोक थोडी लांब आहेत. त्यामुळ ते लोक फक्त तिथे पाया वगैरे पडायला जातात. आणि कोणाला काय दान वगैरे करायचं असेल. किंवा म्हणजे त्या लोकांसाठी, काय सोय करायची असेल. खान्याच्या गोष्टी वगैरे त्यांनी वाटतात वगैरे त्यांना.
अच्छा. म्हणजे आमच्या इथं ज्या दिवशी पालखी येते. त्या दिवशी ते काय असं हात लावून असं दर्शन होत असत. एवढी गर्दी असते एखाद एखाद्या वेळेस हरवून जातात माणसं हात सुटतो असा. जो रथ असतो. त्याला हात जास्त प्रयत्न करतात. की हात लावण्याच असं दर्शन घ्यायला पण जमत नाही.
प्रत्येकालाच एक ओढ असते ना दर्शन घेण्याची.
हो, मग दुसरे असे ज्या दिवशी जिथं मुक्काम करते. शारदा प्रांगण म्हणून एक ठिकाण आहे आमच्या इथं. तिथं मुक्कामी असते. मग तिथं पहाटे तीन वाजल्या म्हणजे असं सगळे, पण रात्रभर तर चालूच असतं दर्शनासाठी, पण तीन वाजता जात्यात. ना पहाटेचे तेव्हा नीट असं दर्शन होत थांबून वगैरे,
हां कारण पहाटेच्या वेळेला जास्त लोक म्हणजे काही लोक एवढे पण पहाटे वगैरे जात नसतील ना. आपण बऱ्यापैकी पालखी आहे. म्हटलं तर बरेच लोक उठत पण असतील लव कर आणि दर्शन घेण्यासाठी जात असतील.
मग गर्दी असते. रांगा असतात खूप मोठ्या
त्या दिवशी निघत असेल का तिथून,
हो ते सात वाजायच्या आत निघते तिथून,
हम त्यामुळेच मग लोक गर्दीने येत असतील. पाया वगैरे, पडायला. कारण आपण पण सगळीच लोक चालत पंढरपूरला जात नाही. म्हणून आपण त्या लोकांमध्येच देव बघतो आणि त्यांची सेवा वगैरे करतो. कारण ते पंढरपूर पर्यंत चालत जातात. म्हणून,
हम्म, नाही सगळ्यांनाच जमेल असं नाही ना. कारण, असं आहेत की बरेच जण कि आता आमच्या घरात मुक्काम असेल, तर तिथून वारकरी जातात ना. अशी दिंडी घेऊन वगैरे मग त्यांच्या मागं तुळस वगैरे असे घेऊन निम्या रस्त्यापर्यंत काई वाट करतात पण तिथूनच परत तेवढं येतात त्यांना घालून
तेच ना म्हणजे आपल्याला पूर्ण पूर्ण जमत नाही कारण काय कसं नोकरीमुळे व्यवसायांमुळे
हा
अ लोक तेवढी जात नाहीत वगैरे पण बरीच लोक त्याच्यामध्ये अटलिस् म्हणजे थोडफार प्रवास अर्धा प्रवास तरी करतात पूर्ण
हो
आता उपवास वगैरे असेल ना आषाढी एखकादशी
हो आषाढीश्कर सगळ्यांच असतो ना
घरामध्ये सगळेजणस उपवास करत असतील
हो बारीक्या पोरांचे मोठ्या ब सगळे करतात
आपण जसं म्हणजे पहिल्यापासूनच म्हणा आपली ती आहे महाराष्ट्रातल्या लोकांची परंपरा की आपणला आषाढी एकादशी
हो
मोठे मोठे म्हणजे महाशिवरात्री वगैरे असे उपवास करतो
हो महाशिवरात्री आषाढी एकादशी असे ठरलेले आहेत की ते करतातच असं
आणि अ मग त्या दिवशी असं असतात जे घरामध्ये उपवासाचे पदार्थ खिचडी असेल किंवा भगर आमटी असेल शेंगदाण असेल लाडू असल अस वेपर्स असेल फोळ वगैरे असतील
मोठ्यांचं नाही पण लहान शक्यत त्यासाठीच करतात
हा म्हणजे मोठ्यांचं कसं काही जण कसं एक टाइम फळफाऊन पण करतात लहान मुलांच काही नाही लहान मुलां हा काही जण फक्त पाण्यावरती करतील
हम्म ते मोठे किती दम काढतील ना असं त्यांना जमेल तसं
हा ऐस जण लहान मुलांना कसं ते एक वेगळं आहे आणि ह अ आषाढी एकादशी वगैरे जस जवळ येईल तसं शाळांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे साजरी केली जाते ना
हो
लहान मुलांची पण दिंडी काढली जाते पाय दिंडी काढली जाते शाळेकडून आणि अ एखाला विठ्ठल एखाला रुपमाई वगैरे असं बनवतात
हा मग तेच तीच दिंडी अशी ज्या दिवशी पालखी येते त्या तिथं आणतात त्या मुलांना असं भिंदी म्हणून
कारण आमच्या पण हा आमच्या इथलं पण म्हणजे शाळांमध्ये वगैरे ना मुलांना एक दिवस आधी करतात ते सगळं त्या दिवशी कसं सुट्टी असते ना शाळांना तर आठी बोलवतात आणि मग प्रत्येकाना छान मुली असे छान साड्या वगैरे घातलेले असतात साड्या वगैरे नेसून आणि मुलं पण असे अ चांगलं काय म्हणतात त्याला सदरा वगैरे घालून फेट त्या वगैरे काही जण बांधतात म्हणा परत त एकाला कलेकांला रुक्मा असते परत तर लहान मुलांच्या डोक्यावर पण अ तुळशी असतात त्यानंतर फुगड्या वगैरे खेळतात टाळ वगैरे वाजत वगैरे मुलं चांगलं त्या दिंडीमध्ये सगळे जण माणझे सहभाग झालेले असतात
हो आणि कसं शाळांमध्ये पण असं आदल्या दिवशी अभंग स्पर्धा वगैरे ठेवतात. पालखीच्या निमित्ताने.
हा परत रंगभरण स्पर्धा म्हणा चित्रकला स्पर्धा पण असते ते म्हणजे विठुरायाचं वगैरे चित्र काढायचं असेल. जस विषय दिलेले असतात त्यांना ना आषाढा एकादशी निमित्त तुम्ही कशा वारीचं वर्णन हा ते निबंध असेल.
हो.
आणि चित्रकला स्पर्धा वगैरे सगळं घेतात शाळेमध्ये पण,
पण आता ते जरा, हे झालं ते ऐकलंय का तुम्ही न्यूज जेजुरीची,
नाही नाही अजून तरी नाही काय.
ते वारकरी एक टेम्पो हो ते. अॅक्सिडेंट झाला वारीकरांचा गाडीचा
आता.
हो या आशा या वारीला. एक दोन तीन दिवसा आधी. काहीतरी अ सहा जण, सहा जणांची काहीतरी डेथ झाली.
अरे बापरे नाही मी तेवढं काय बघितलंच नाही. पण असं कस झालं त्या टॅम्पोवाल्याने ते बघितच नव्हत का.
ते काहीतरी गाडी होती आयषर का काहीतरी होती. ती त्यांच्या ह्याच्यानं गेली गाडीवरनं अंगावरनं.
पण कशी काय गेली कारण तो ड्रायव्हर काय नशेमध्ये वगैरे होता का.
मग एवढं काही मी पण वाचणार कारण ते न्यूज बघूनच असं बघ असं.
घाबरल्यासारखं ओके हा लोक हल्ली काय चालूय काय समजतच नाहीय. म्हणजे चांगलं कार्य करणाऱ्याला पण त्रास आहेच.
आहेच चांगले काय वाईट आहे. सगळ्याकडे तेच चाललंय सध्या.
हम् चांगलं वगैरे करा म्हणजे बरेच जणांचं आहे की काही जण वारीला जात काही जणांचं तिथे पण निधन वगैरे होतं.
पण काही जण म्हणतात. कि म्हणजे चांगले ह चालत गणार म्हणजे वयस्कर आजोबाा वगैरे म्हणा आजी वगैरे म्हणा त्यांचं एक असतं कि मला तुझ्या दारात बोलो शेवटच असेल ते वगैरे पण ते खरं पण झालेलं आहे.
हो मागच्या वारीला मी काहीतरी ऐकून आहे. हे
हो हो हो एक आजोबांचं झालं होतं वाट ते
हो.. इच्छा पूर्ण होते. त्यांची तिथं असं.
त्यांची इच्छा होती. वाटत ती की, माझी ही वारी आता म्हणजे मला नाही जमणार आहे. पुढच्या वर्षीपासून परत वारीला यायला. तर.. मला इथे हे शेवटच येणं जमणार आहे. म्हणजे कसं बा बरेचंस अ वारकरी आहेत. आधीपासून म्हणजे बऱ्याच वर्षांपासून काही जणांना तीस तेस चाळीचाळीस वर्ष झालेले असतात. ते पाळी जातात. पण वयामानानुसार त्यांना नंतर जाता येत नाही मग, ते लोक म्हणजे अस रडतात. जरी जमणार नाहीये म्हणून मग ते.. खूप धास्ती वगैरे घेतात. आणि मग काही जणांच असं असतं की देवाला ते बोलतात. की.. मला आता बास आहे. माझी शेवटीची वारी आहे. तर मला घेऊनच जा वगैरे चालेल. मग हो चल बाय बोलू आता नंतर परत..